हॅलो,
बर हॅलो.
आवाज येतोय.
हॅलो.
हा आवाज येतोय, का माझा.
हो येतो येत.
काय चालय.
आराम, तुमचं काय चालूयं.
आरामच चाललाय, चहा वगैरे झाला.
नाही बाकी अजून करायचं.
हम्म हम्म. हो.
हम्.
आवाज अडकतोय अधूनमधून.
आता येतो.
हा आला.
हम. तुमचा कोणत्या, देवावर विश्वास ये.
स्वामी. आता स्वामीचंच जास्त चालय ना.
स्वामींचीच सेवा करता, तुम्ही पण.
मी नाही एवढी सेवा वगैरे करत, पण मानते आपली.
हम हम.
कसं प्रत्येक देव एक सारखाच असतो ना.
हो नाही आम्ही स्वामींचीच सेवा करतो, म्हणजे मी सगळ्या देवांना मानते. पण, स्वामींवर जरा जास्त विश्वास, गुरुदेव दत्त स्वामी नवनाथ वगैरे.
थां
तसं देवींवर वगैरे पण आहे, म्हणजे स्वामींचं कसं ये. तर सगळे देवांची सेवा करून घेतात स्वामी.
हो.
त्यांचीच सेवा केली जाते. परंतु त्यांच्या सोबत सगळ्या सेवा केल्या जातात, सपोज अ.. त्यांचं हे असतं. अ जेव्हा पारायण वगैरे असतं. तेव्हा ते दुर्गा सप्तशतीचं पारायण लावलं जात, त्यात वेगवेगळे वार. याग पण असतात, चंडी याग, गणेश याग, स्वामी याग. भरपूर काही असत तर ते, यागामध्ये पण सगळ्या देवांची सेवा त्यांनी करून घेतली जाते.
हम्म हम्. भरपूर चं आता म्हणजे, सगळीकडें तेच चालूय स्वामींचच चाललंय.
हो.
आम्ही इकडं सातार राहतो, येथे एवढं म्हणजे आमच्या शेजारी तर नाही काय. म्हणजे अजून इथलं आम्हाला कसं माहितच नाही, आणि तिकड आतमध्ये प्रॉपरली सातार मध्ये. नाही आम्ही जात तिकडं आहे, स्वामींचं म्हणजे मंदिर वगैरे आहे.
नाही बऱ्याच ठिकाणी केंद्र आता, नाशिकमध्ये. म्हणजे भरपूर ठिकाणी म्हणजे, असं वेगवेगळ्या नगरमध्ये केंद्र ये. जवळपास पाच पाच, दहा दहा किलोमीटरच्या अंतरमध्ये. केंद्र आहे. प्रत्येक ठिकाणी एक स्वामींच केंद्र आहे. आता म्हणजे मेन जे आहे, गुरुफिट ते इथे त्र्यंबकेश्वर ला आहे. बरोबर. एक ही तर दिंडोरीला पण आहे, हो आणि एक गानगापूरला आपलं. अक्कलकोट सॉरी अक्कलकोट तर, आमचा वर्षातन तस एक चक्कर असतोच. पण ह्या वर्षी आम्ही अजून तर काही गेलो नाही, पण आम्ही या् महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात. आम्ही जाऊच., स्वामींनी बोलवलं तर, नक्की या दोन चार दिवसातच जाऊ.
हा ना आम्ही पण जाणार आहे पण. म्हटलं आता एवढा पावसाळा वगैरे होऊन देवाव. जागी जागी वाढत टाकल खीस सगळ्यांसोबत जायला बरं पडतं ना अक्कलकोटला.
हो.
मग तवा जाणार आहे आम्ही पण, आता पिक्चर पण किती. किती छान काढलेलं ना स्वामींच्यावर.
हो देऊळबंद टू ना.
हा छान होता पिक्चर पण.
हो चालेल.
गेलेलं का नाही बघायला.
टी व्हीत बघितलं आ घरीच.
आल्या आल्या पण टीव्हीला पण आला.
हो आला आला.
काय माहिती इथ ठेवीच नाही ना माझ्यापाशी त्यामुळं मला माहितच नाही.
नाही आला म्हणजे देऊळबंद एक पूर्ण बघितलेला मी अर्धा बघितलेला.
हा.
पण तो पण मी अर्धा बघितला पूर्ण नाही बघितला मला टीव्ही बघण्यात गरीब सगळं असत, पण मी कधी स्वतःहून टीव्हीला वैगरे च तसं नई
हम्म. छान होत म्हणजे स्वामींबद्दल सगळे म्हणजे स्वामी कधी आपल्या पाठीशी उभी राहतात कधी नाही ते सगळं त्या पिक्चरमध्ये सा सांगितले व्यवस्थित.
हो पण म्हणजे माझ अनु ते नेहमीच लेट पण थेट नेहमीच उभे असता आपल्या पाठीशी. ते नेहमी सांगता ना मी तुझ्या पाठीशी आहे.
हा ना मी पहिलं नव्हते एवढे मानत वगैरे.
ह नाही मला तर म्हणजे आता जस माझं लग्न झालं ना तर, आ दर कस तेथे नवनाथांची आणि दत्ताची सेवा जास्त करायची पण माझं लग्न झाल्यापासून माझ्या मिस्टारांची खूप जास्त श्रद्धा आहे म्हणजे स्वतःपेक्षा त्यांची. स्वामींवर आहे मग तेव्हापासून मी त्यांच्यासोबत करायला लागले. पण म्हणजे माझा एवढा शंभर टक्के विश्वास आहे ना. तसं म्हणायला सुरुवात करतील कस आप चांगल मध्ये.
हा, मी पण एवढं मानत नव्हती वगैरे. पण, आता आता जरा कस सगळ्यांचे तोंडून तेच तेच ऐकल्यावर आणि स्वतःन पण अनुभवल की नाही. की कसं वाटत.
म्हणजे माझ्या लाईफ मध्ये. लाईफ मध्ये खूप सारे असे अनुभव आले की
आवाज अडाकतोय. आवाज अडकतोय.
हॅलो. आवाज अडकतोय तुमचा. हॅलो.
हॅलो. हॅलो.
हा आता आला.
म्हंटलं स्वामींनी स्वामींनी मला खूप प्रचिती दिलीय असं. येतोय आवाज?
हा येतोय बोल.
हो म म्हणजे खूप सारे असे अनुभव आलेले, की जे मी मागितलं ना. कि मला ते दिलं देवाने, लेट पण थेट दिलं प्रत्येक गोष्ट दिली मला. माझ्या मुलीपासून मला प्रत्येक गोष्ट दिलेली स्वामींनी.
होय. म्हणजे, आम्ही असं म्हणजे सेवा वगैरे करत नाही, एक छोटीशी मूर्ती आहे माझ्यापाशी. आपली पूजतो वगैरे का तर दुसरा देवच नाही
एक माळ मंत्र जप नक्कीच करायचा. स्वामी कधीच काहीचं, कमी पडू देणार नाही.
हां ना.
पण नाही देणार पण नाही ना, आम्हाला आजपर्यंत तर दिलं पण नाही बरं.
माझं म्हणण कसं असतंय माहित आहे का, म्हणजे मी असं देवाचे वगैर. पूजा करत नाही. हा देव द्यायचं ना आपल्याला देतो. आपण मनातून श्रद्धा ठेवली की नाही सगळं भेटत असं, नाहीच की देवाची श्रद्धा केलीच पाहिजे.
कसं आपण दिवसभर इकडे फिरायला जायचं, आपल्या स्वतःसाठी आपण एवढा दिवस देतो. मग देवासाठी का आपण पंधरा ते वीस मिनिंट देऊ नये बरोबर आहे. कणी द्यायचे देवासाठी. पंधरा मिनिटं तरी द्यायचे सकाळी पाच दहा मिनिटं संध्याकाळी पाच दहा मिनिटं. बस जास्त नाही पण द्यायचे, असं खूप जास्त देवदेव करा असं नाही, म्हणत स्वामी.
कवळ शॉट असतंय ना मग, नाही जमतं गुरुवारीचच कसं तरी. हा गुरुवारचचं जरा कसं आम्ही, हे करतो आणून वगैरे देतो. नाही घरातली का तर असं कंटिन्यू असतना म सारखं आपण खाणार वगैरे, मग ते बरोबर नाही ना वाटतं.
आमच्या घरात म्हणजे, माझे मिस्टरच पूर्ण शाकाहारी. त्यांना कधीच मांसाहार वगैरे चालत नाही. त्यामुळं ते म्हणतात त्यांची इच्छा होती, मला अंडे खायची पण म्हणते नाही. आपण स्वामींची सेवा करतो ना, नाही आणायचे घरात.
हां.
हम.
आम्ही दररोज, दररोज मला. शिजवलेलं अंड लागत ना, त्यासाठी मग आता मी तर अंड खाल्यानंतर शेव ती वशडच झाली ना.
हो.
मग कसं हात लावणार ना, देवाला मी.
हम्म नाही मग गुरुवारी काय करायच? स्वामी चरित्र वाचायचं, नाहीतर मग स्वामीचरि चरित्र पण वाचलं चांगलं असत.
सुरुवातीला जरा केलं मी आमच्या इथ मठ होते तिथे आरती तिला वगैरे दोन तीनदा गेले, पण जरा लांब पडत होतं. तर ना आम्हांला जायला माझ्या मिस्टरांना, सातारवरून यायला लांब पडायचं, मला गावावरती पिकअप करायला. मग आम्ही दोन तीनदा केलं, पण परत लईस वेळ वगै वगैरे व्हाय लागला, थंडी वगैरे वाढाय लागली. मग उगीच आपल्यामुळे त्यांना कशाला प्रॉब्लेम ना, रात्रीचे बारा एक वाजायचे घरी यायला.
नाही आठवड्यातले काही दिवस ठरून घ्यायचे की, नाही या दिवशी खायचं, तुम्ही सोमवारी पण खाता का.
नाही ना, नाही खातं.
मग मग सोमवार गुरुवार शनिवार हे तीन दिवस तर खायच नाही, मग आपले. नाही खातं शनिवारी खात नाही ना, मग आपली त्या दिवसामध्ये सेवा होऊन जा मग स्वामी चरित्र वाचायचे, रोजचे तीन अध्याय वाचत जायचे. नाही तर मगं गुरुचरित्राचा एखादा अध्याय वाचायचा. किंवा दुर्ग सप्तशतीचा एखादा, अद्याय वाचत जायचा. स्वामींच असं काही नाही की तुम्ही माझीच सेवा करा. ते सांगता की तुम्ही दुर्गा शब्दशती पण वाचत चला.
होय.
स्वामी चरित्र पण वाचत चला. तुम्ही दत्त मंदिरात जा, तुम्ही गुरुचरित्राचं पण पारायण करा.
हा नव्ह.
हो.
अं असं करायला पण असं सोबतीला कोण असलं ना बरं वाट
हो हो. ते एक आहे, सोबत कोणीतरी पाहिजे आपल्यांना चार गोष्टी सांगणाऱ्या शिकवणाऱ्या. ते पण कोणी तरी पाहिजे. नाहीतर मग एकटं एकटं नाही होत ते सगळं काही हो आणि जेव्हा माझ्या मुलीच्या वेळेस मी प्रेग्नेंट होते ना मी रोज पाच वाजले का डेली मी केंद्रात जायची, स्वामी समर्थ केंद्रात. तिथून आले का, इथं दत्त मंदिर आहे दत्त मंदिरात. आणि अजून पण मी दत्त मंदिरात रेग्युलर जातो, म्हणजे असं अ पाऊस वगैरे नाही झाला ऍडजस्ट पण आमचा गुरुवार तर कधी टळत नाही. निदान दर्शन आलं तरी आम्ही जातोच.
हा ना.
हो
भारी वाटतं आणि कस्वामीच्या मठात गेल्यावर असं विगज वातावरण असतंय तिथलं कि
हो खूप शांतता ते पूर्ण केंद्रात गेल्यानंतर त्यांचं ते सगळं बघून म्हणजे स्वच्छता की ती म्हणजे असं कुठल्याच देवाचं मंदिर असं नाही, की जिथली वस्तू ठेवलेली असती, तसं स्वामींचं एकमेव स्वामींचं मंदिर असंय की एकदम सिस्टमॅटिक मंदिरात आरतीला सगळे व्यवस्थित उभे राहतील. वेळच्या वेळी त्यांच्या आरत्या होतील, असं मस्त वाटतं सगळं. आणि सगळं सिस्टमॅटिक राहतं त्यांच्या मंदिरामध्ये. तुम्ही गेलेला आहे केंद्रात गेलेलं आहे कधी?
हा गेले मी दोन तीनदाच गेले, म्हणजे माझा कधी विश्वासच नव्हता. पणत होतं की, मला एकदा तरी त्या केंद्रात जाय पण मी एक फर्स्ट टाईम गेले, त्याच्यानंतर आपोआप अ मला म्हणजे जाऊ वाटाय लागलं दर गुरुवरचं. मग मी गेले दोन तीनदा गेले तित तो परत मग कॅन्सल केलं, का तर आम्ही जाऊस तवर आरती वगैरे व्हायची. मग जाण्याला अर्थ काय राहत ला.
नाही म्हणजे सव्वासाला पण असते, आठ सव्वा आठ ला आरती राहते.
हा मग आठच्या दरम्यान जर गेलो तर, संध्याकाळचच आम्हाला जास्तं जमत होत. हो ना माझे मिस्टर इकडं साताऱ्यारून यायचे ना.
हो आम्ही कसं आम्हाला सकाळी पंधांची सेवा गुरु अ काहीतरी असतं, सकाळी सकाळी त्यांचे सव्वा आठचे जे आरती असती ना ती आम्हाला एकदा आमच्या नशिबात होती तर आम्हाला भेटली होती, अजून पण भेटू शकेल पण सकाळी सकाळी आता इथे ची शाळा सुरु झाली, आपल्याला हिला सुट्टी वगैरे असली का मग ऍडजेस्ट करून घेऊ आम्ही.
हम्म.
गुरुवारची. देव हाय, देव सगळीकडे हाय फक्त विश्वास पाहिजे नाही का?
हो ना, ते आहेच‌. विश्वास असेल ना तर प्रत्येक गोष् त हे होतंय.
हो चला. चला.
हा बाय.